हॅलो आण काय झाल
हम् आता आवरलं बग सगळं आज लहीच वेळ झाला आज सुट्टी रविवार त्यामुळं सगळं आवरायला वेळा हा झाला आणि त्यात नॉन वेज आणलेल आणि हम्म निवांतच सगळं असतय नॉनव्हेज आणलेलं ते नॉनव्हेज काही शिजनाच काय केल्या
तुमचं वय
त्यामुळे वेळच झाला
पडलेलं पठ पलेलं का
मटण आणलेलं ग अ काय केलं शिजनाच आंग साडे दहाला शिजत घातलेलं एक वाजला तरी शिजला झालंय ते काय माहित कसलं ते इंगवलेच्यातन आणलेलं आणि पहिल्यांदाच असं झालं ग नाही तर शिजतय दर वेळी मग ते कुकरला शिट्या केल्या बग परत शेवटी मसाला बिसाला घातला आणि एकदमच शिट्या केल्या आता एक वाजल्या वैताघ आला ते शिजवून शिजवून
होय अरे मस केलं काय
रस्सा पण केला पातळ त्यातलं पीस तेवढं काढलं ग आधी फोडणीला घातलेलंच क म मग मी त्याच्या रश्यातन तुकडं तेवढं काढलं आणि परत मग कुकरमध्ये डबल तेल घालून त्यात जरासं मीठ घालून त्याला मग मसाला पण त्यातच घातला परतून घेऊण आणि शिट्ट्या केल्या असं केल
आपण भ झाले क नक
झालं मग शिझल काय कुकराला मग काय अग एक वाजला आता बघ आत्ता माझं सगळं आवरडलं फरशा स्वयंपाक बाथरूम टॉयलेट सगळ
होय
वैताग आला म्हणलं आज सुट्टी आता निवांत जरा आई पण नाहीतलंय काही काम पण नव्हतं तर आडीच वाजल सगळं आवरायला
ते रेग्युलर जाणे आपलं बरं पडतय
बर करतय मग काही तर अग म्हलं स झ जेवण केलं असत झालं असत माझ लाच सगळं आवडलं असत
होम
आणि काय म्हणत्यास
काय ह संध्याकाळी आम्ही मग निवांत होय आवरलं मग आज आमच्या लवकर आत सगळी जेवायला त्यामुळ लवकर तेला म्हणजे बरोबर आहे जेवायला
होय हा हा
पहिल्या एवढं अस ल सांग वाजं
होय संध्याकाळी पण परत जरा जाणार ऋती ग मावशील आमच्या भेटायला आमची आजी वारली ना म्हणजे आईची चुलती आमच्या
हा हा
मग तिला भेटायला जाईच
हम् ब
हम् हम् त कोोरोचीि लास्तयग
हम
हम्म मम जोतेलाध भटलल्या आई मी आणि हनीच जाणार होतो मी माझी गाडी घेणार होते आई हच्या गाडी बसतील म्हणलं खरं काय त्यांना काही वेळ ळणार रात्रीचा आठ साडे आठ वाजाला लागल्यात यायला त्यामुळे राहिलंच दोन तीन दिवस आता मग लास्ट सुट्ट ते हना पण जरा वेळ आहे
हा
कुठे गेलं नाहीत मग म्हणलेना म्हटलं आता आज जाऊयाच म्हटलं कसल्या आपण परिस्थिती परत आणि राहिलं की राहतायच मग तेच की
हम्म ते परवा तुमच्या आजी काकवायल तरसाठी लते ना
तवा नाही वारले आत्ता वारले आपल्या नानांचं श्राद्ध होत क नाही त्या दिवशीच दिवस होता त्यांचा. मंगळवारी वारल्या पण सोमवारी वारल्या.
हो .
असं झालं मग म्हणला आता भेटून येऊया आज जाऊ याचं म्हणलं काय पण होतं तिकडं परत मग जेवायला म्हणलं सांगितल्या आईंचं भेट नव्हते त्याच घरी म्हणलं.
हा हा.
नाही तर आज आणि आईंसाठी थांबायचं म्हणलं की झालं सक्की चुलत मावशी हम्म.
आणि काय म्हणतेस?
पोचलेला दिसलेला काय फोन आला क नाही तुम्हाला?
नाही आमच्या भाऊनी सकाळी केलता माईनीच होते नाष्टा कराल त्या.
हा म काय आला नाही फोन म्हणलं.
ह नाही नाही मला पण नव्हतं आला भाऊंनीच केलता.
हम्म हम्म मला वाटलं फोन करू काय? किं म्हणलं या कुठं असणार वायर वारी वगैरे असणार कुठं.
होय होय. नाय आहेत सगळ्या मिळून आहेत की पोहोचत त्या व्यवस्थित आणि येत्यात व्यवस्थित.
हा
हम्म. अ कुठं उगच फोन करत बसायचा गर्दीत त्या फोन काढे पर्यंत आणि कुठं आणि इकडं तिकडं गर्दी लय असणार.
हां
त्यामुळे नायच करायचं. आणि हायच सगळ्या कशाला हे म्हणजे टेन्शन घ्यायचा नाही निवांत त्यांना पणनिवांत राहू द्या आपण पण निवांत व्हायचा.
होय होय.
हम्म तेच ते. आणि काय तुझं काय? आज तु काय केलतीस जेवायला?
आज वय आम्ही हे केलेलं काय म्हणं? फ्लावरची भाजी घरपट चपाती, भात.
हा हा हा परत आमचा भाऊ आता खाणार नाहीत गं आता पौर्णिमा येणार का नाही ह्या पौर्णिमेपासन भाऊ खात नाहीत मग आम चा श्रावण संपेपर्यंत.
हां आणि एक पंधरा दिवस पाळतेत ना ते.
होय आधी पंधरा दिवस पाळत्यात म्हणून मग आज म्हणला आणू या.
माझ्या गेल्यावर खात माझ्या असतील .
मग गणपती गेल्यावरच खात्यात त्याच्यावर. मग आता किती हे ला आता पौर्णिमा येतेच बघ ह्याच आठवड्यात हाय. पौर्णिमा बुधवार, गुरुवार का शुक्रवार कायतरी हाय.
पुढच्या आठवड्यात हाय ओ.
पुढच्या आठवड्यात आहे काय हा ह्या मग ते शनिवारीच खात नाहीत आमचं भाऊ. शुक्रवारी पण कायतरी आहे गं. हां पौर्णिमा आहे पुढच्या आठवड्यात पण काहीतरी आहे म्हणून मग ते नाहीच खायचं होणार त्यांचं. रविवारी दादांचं श्राद्ध त्यामुळे आणायला येणार नाही, शनिवारी आषाढी एकादशी सोमवारी त्यांचा सोमवार आणि मंगळवारी आहे का बुधवारीच आहे वाटतं पौर्णिमा बग. मग तवां पसन खायचंच नाही त्यांना,, असं झालंय, मग आता बुधवारी एकदा आणि आणायचंऽ म्हझी फोन जाते,, आणि काय म्हणतेस पोरी झोपल्या? हॅलो,
हां,, झोपल्यात,, झोपल्यात.
झोपल्यानं आज लवकर झोपल्या कि गं?
नाही लवकर झोपल्या ती.
हम्म, हम्,
लवकर उठलेली गं, झोपल्या झोपुदेऽ कॉल याय लागलायऽ
त्यांच्या पण आलता मगाशी खरं ते माझं परत आणि,, मला प्रॉब्लेम आला ग,, त्या नुसतच गोल गोल फिराय लागल.
जॉईनिंग कॉल म्हणलं, आणि गोलगोल गोलगोलच फिरायला लागलेला
ह
त्यामुळ नाहीच झालं त्यांच्याबर बोलणं,, आता त्यांना म्हणलंय नंतर करा फोन.
असं.
च्या पिऊन झाला माझा, तुमचा, आता.
हम्,, हम तेच त्या म्हटल्या लावतो,, मग मी म्हटलं, तवर मग मेघा त्यांईना नाहीतर पूजाला लावा म्हटलं. हम्म,
अ आग व्यायाम काय घडबड केलो नाही,, रोज नसत्या गडबड
होय की,, कुठं जायचंय पुढं,, पटापटा उगचच आवरून.
आज आई नव्हत्या म्हणून संवासातला उठले
होय, मी पण सवासातलंच ऊटलोय,, आज आग वेळानच ऊटायचं झालंय माझं पण.
मग तिथन पुढं आवरायचं सगळं,, तेच की.
पुरी, पुरींच जरा आवरलो, आंगोळी तेन आंघोळ तेन झाली बाई मग हेंच आवरलं, हिला पाठवलं मग मी आवरलं
तसच करतय मग श्लोक चच आवडते आधी रविवारच त्याला आगोळीला पाठवते आणि मग मी आवरतिया
रोज कस काय हेच काय. रविवारच सकाळी पहिला लवकर उठतोय मी गं अंघोळ झाल्यावर त्याना उठवून मी आवरतिया
हो मी नाही बाई रविवारचं मी कस जरा वेळानंच उठतीया रविवारच सात वाजता उठत्या मी, रोज उठायचं लागतंय ग साडेपाच ला वैतागं येतू्या
साडे पाचला काय होणार एवढ्या लवकर उठून
अगं आवरतच नाही मग सगळं आवराय लागतंय पूजा झाडलोट, सडा, रांगोळी, स्वयंपाक, नाश्ता. म ते होतच नाही तोपर्यंत
काकू काय करतंय
नाहीय
माझं आहे पण काम
त्या फक्त त्यांची रूम तेवढं लोटत्यात आणि भाऊजींची बाकी कायच नाही
होय
हम्म सगळं मग बाल्कनीपसन खालवी पर्यंत झाडलोट करायची परत सडा रांगोळी एका दिशी माझ्याकडनं राहिलं तरी पण जात नाहीत खाली रांगोळी काढायला माहितीय काय गडबड झालेली असतीया जाऊ दे म्हणत्या मी पण काही लई लक्ष देत नाही
होय होय ते वाच उठत होते पण तेवा कसं म्हणजे नाष्टा तेन मी मग करत नव्हती एक एक वेळी कारण हे म वेळनेच नाष्टा करायचा ना साडे नऊ वाजता. वगैरे आणि श्लोक पण दहाला जात होता ना.
त्यामुळ मग वेळानं नाष्टा झाला तरी चालत होता आता कस साडेसात ला म्हणजे तयारच लाग तय ग सगळं कारण श्लोकला साडेसात ला जायला लागतंय. असाय. त्यामुळे त्याचं सगळं आधी आवरायला लागतय. म हेनी पण त्याच्या बरोबरच बाहेर पडत्यात ग.
त्याला सोडायला जात्यात.
कुठ काम असतय
नाही असं हेज्यात पण बोलवतात की ग हातक नंगले वगैरे औदुंबर परत ते ताकवडे सांगाव ते असं जात्यात की. मग लवकरच जात्यात म्हणजे आपलं संध्याकाळी लवकर यायला येतय ना कोल्हापूरला वगैरे. मग नाष्टा करूनच जात्यात पोट भरून.
डबा घेऊन जात्यात का?
असं करत्यानं.
काय म्हणलीस?
डबा नाहीत नेत काय तर मग बाहेरच खात्यात ग.
नाय तर डब्बा न्याला, आता तुमं झालेलंच असतय ना तस पण.
अग नेत तच नाहीत मी सांगतिया की नाही तर चपाती भाजी खावा म्हणते मी उपीट आण पोहे खाण्यापेक्षा चपाती भाजीच खाऊन जावा पोट भरून तरी पण खातच नाहीती. अस असलच आहे त्याच.
हिथं जरी कुठ गेलं म्हणजे गावात वगैरे कार्ड काढायला तरी दुपारचं जेवायला नसत्यातच.
नुसतंच त्यांचा स्वंपाक करतोय बघा असंच व्हाय लागलंय यार. दिवस झालं वेळच होतुय मग आलं की जेवत नाहीत भातच नुसता खात्यात. आणि ते काढायला गेल्यावर पण कार्ड तेन तिथं काहीतर काहीतर देतात ग. सरबत हुतुय नाही तर चहा बिस्कीट येत नाही तर काही तर खायला त्यामुळ मग ते भुक हुतंय आणि जेवतच नाहीत असं व्हायला
तिथ डबा आपला घेऊन गेला तरी पण जेवलं तरी चालतच.
की बरं पडतेय ग खरं नेतच नाही ती.
आमच्या इकडं
हा चालतय ठेव.